हॅलो
हॅलो
हॅलो हॅलो.
हा आवाज येतोय. हॅलो
हॅलो.
हो येतोय. हो हो. हॅलो
हॅलो
आज काय नाही, आज मी बाहेर गेले होते. दिवसभर बाहेर होते आज मी.
काय, काय केलं आज.
आज मला मॉडेल शूट होत. मग मी आज तिकडे गेले होते, मेकअप वगैरे केला मॉडेलचा.
मग मॉडेल ला आमच्या इकडे युनिव्हर्सिटी आहे, तिकडे घेऊन गेले. मॉडलचे शूट वगैरे केला फोटोज काढले व्हिडिओ वगैरे काढ आषाढी एकादशी साठी सर रॅडम मला शूट साठी फोटो पाहिजे होते व्हिडिओ पाहिजे होते ते पण घेतले
हहम
काय आणि, घरी आलो,
जेवण वगैरे केलं,
हम्म, हा मॅगी खाल्ली, अजून दुपारी केलेलं होती ना खाल्ली ना भाजी पोळी रात्रीची,
हो का आज सकाळी भाजी नव्हती केली,
केलेली होती पण ती मला तशी आवडत नाही, मग मी रात्रीची भाजी खाल्ली,
आस,
हम्म,
ह् म तुला काय काय आवडतं,
मला सगळंच आवडत,
काय काय पण,
मला चिकण आवडत जास्त, मला बिर्याणी आवडते, मला मॅगी आवडते मला नूडल्स आवडता,
हम्
मला झोपायला आवडतं,
हा, का
हम्म,
मग तुला झोपू नाही देत कोणी,
नाही ना मी आत्ता झोपले. होते मला उटवून दिलं, खूप अशा निर्दय निर्दयी लोक आहेत निर्दयी,
हो का,
हम्म, झोपूच देत नाहीत.
नाही का,
ड्रॉप पण टाकली नाही माझ्या डोळ्यात माझ्या डोळ्यात ड्रॉप दिलेला आहे टाकायला, नाही पण घरी आल्यावर पण कोणी टाकले नाही.
हा असं मग तू सांगितलं नाही आईला,
आईला पण टाकायचे असतात ना मग आईनी, पण ती लक्षात ठेवलं, पाहिजे ना की बाबा ड्रॉप दिले डॉक्टरनी टाकावी,
हा‌ अस,
हम्म
पण आईने लक्ष देण्यापेक्षा आधी तू लक्ष द्यायला पाहिजेल ना. कि माझ्या आज डोळ्यात ऑफ ड्रॉप टाकायचे हे.
टाकायला मग आईनी पण आई साठी बोललं पाहिजे ना की बाबा मला, पण टाकायचे दे टाकून मी पण तुला टाकून देते.
मी एक वेळ म्हणजे आईने एक वेळेस टाक टाकले असतील ना, आता वेळ किती झाली सात वाजले.
ते मला नाही माहित ना मग तिने टाकले की नाही टाकले.
असं, हम्म म आता काय करणार आहे.
आता म पाच मिनिटात कॉलवर बोलणार आहे, आणि सरळ फोन चार्जिंगला लावून झोपणार आहे.
हो का. का जेवण नाही करायचं आज?
हम्म तसं मन तर नाहीय, पण चांगली भाजी करणार असेल तर करेल. भाजी काय करणार हाय गं
अ्छा हा
हम्म
हो
बघ आता जी बाजी अस
हा हा
आवडीची असेल तर जेवेल, नसेल तर नाही जेवनार.
हा अ स
हम्म
मासा हप्त्यातून किती वेळेस करते तू?
जेव्हा मनात आल तेव्हा आवडीची भाजी होती. जेवायचं नाही तर नाही जेवायचं.
ह हा ह मग आई पप्पा काही बोलत नाही तुला.
त्यांना माझ्याशी काही घेण देणच नाही ना.
नाही का
हम्म
हम्म काय असं
काय माहिती.
ते काय तुला परके म्हंनता का?
काय म-
हम्
सतत चिडसता.
हम्म मग तू काहीतरी करत असेल म्हणून चिडत असतील ना.
नाही मी तर काही नाही करत माझ्या स्वतःकडून काय - नाही. बाकी हत नाही
हम्म असं लक्षात ठेवायचं ना मग तू.
काय लक्षात ठेऊ.
की काय गुन्हा होतो आपल्याकडनं काय नाही.
नाही काहीच नाही होत माझ्याकडं तरी.
नाय का? म अजून काय केलं आज?
कायच नाय केलं. बस इतकंच.
इतकच केल.
हम्म तुम्ही काय केलं आज?
मी एक ब्लाऊज शिवल आणि एक गिरायकाच होतं ते दिलं. आणि थोड्या वेळ औषध वगैरे टाकल डोळ्यात. आणि झोपली होती थोडा वेळ.
आज का?
नाय आजच झोपली होती.
मग दुपारी रोज तुम्ही झोपलेले नसता?
नाई.
हो का खरं?
हम्म हम्म. झोपत नाय मी काम करत असते पिको फॉल असतात ना माझे.
हो का.
एखाद्या वेळेस जर काम नसलं तर मग झोपते.
अच्छा.
हम्म. हॅलो.
हॅलो. फोन बंद पडेल माझा दोन मिनटामध्ये.
हॅलो.
हा
हा. काय झालं?
फोन बंद होईल चार्जिंग संपली दोनच टक्के आहे.
म आता चार्जिंगला लावून बोलणार तू?
हो.
त्याचं करंट वगैरे बसेल ना.
नाय मला सवय हाय रोजची मी इथ बसते.
हा आस.
मला खूप झोप येतिये.
मम्मी काम नाय सांगत का तुला?
नाही.
हम्म.
तू म्यावचा आवाज का काढती?
आमच्याकडे मो पोपट आय ना तो म्यावचा आवाज काढतोय. मग मी पण काढतिये.
हा का.
हम्म.
तो काय काय बोलतोय अजून
तो मम्मी मम्मी बोलतो तो पप्पा बोलतो. तो पप्पी देऊ बोलतो. तो मुए मुए अस बोलतो.
हम मग त्याला घरात सोडतात.
हो घरी सोडतो ना आम्ही त्याला. मग तो सर्व पडद्यावर बसतो.
हम हमम.
आता तो आमचा शेरू भुकतोय तो तो त्याच्या सारखा ओरडतोय.
हम्म.
ह
च पेकवर .
हम् . मग बाकी अजून?
काही नाही मग बाकी.
काय बनव ताय जेवायला.
आज काय वरण-भात काशी फळची भाजी.
मग आज तुमची मुलगी जेवणार नाही वाटत.
जेवल ना.
हम् हम नाही जेवणार.
नाहीय का.
हम्म.
हम्म. बघू न मग तेव्हा.
हम्म.
हो.
आ
तुला तर झोप येते आता.
हा मला झोप येते.
त्याच लोक. करून ठेवती.
हा सात वाजता उठले वापस झोपले.
मग तरी झोप नाही झाली.
नाही ना थकले ना मग मी बाहेर जाऊन आले तर.
हो.
हम्म.
थकली मी चला मग मी ठेवू का मी झोपते.
हो तूमच.
हम्म.